लाकी
हम हम ह.
हा. मग काय मी बोलू का तुम्ही बोलता दिवाळी सणाबद्दल दिवाळी बद्दल बोलते ना असं काही नाही दिवाळी इकडे पण मोठ. केली जाते प्रत्येक महाराष्ट्र खूप मोठ्याने साजरी के त्या पाच दिवस खूप मोठ मज नवीन नवीन पदार्थ सगळे बनवून वगैरे करंजी लाडू. चकल्या हे सगळे पदार्थ अगोजूनपासून बनवायला सुरू करतात. त्या लक्ष्मी पूजे दिवशी सगळे पदार्थ त्या लक्ष्मी लक्ष्मीसाठीठी प्रसाद म्हणून ठेवला जातो. परत भाऊबीज भाऊबीज पण छान त्याऱ्या सगळ्यात लास्ट्ला ते पाडवा असतो पाडवा साजरा केला जातो नवरा बायकोंचा तो पण छान वाटत त्या दिवशी पण सगळे आवरून वगैरे सगळ्यांचं नवीन एक एक दिवस वेगवेगळा असतो पाच दिवस सगळं नवीन हम् धन्वंत. तरीची पूजा केली जाते. अरे की छान असत दिवाळीत फटाके वगैरे सगळीकडे जल्लोष असतो नुसता कपडे वगैरे सगळे नवीन खरेदी करून सुरु सुरु अगोदर पंधरा दिवस सुरुवात होते त्याची एकडे तर
हम दिवाळी ही तीन ते पाच
तीन ते पाच दिवसाची असते ना हो तेच ना पाच दिवस काही ना काहीतरी असतं ना रोज एक हम.
हा त्याच्याबद्दल पौराणिक कथा सांगते मी तुम्हाला एक याच्यावरती हम्म म्हणजे ही श्रीरामाच्या अयोध्येचं आगमन चौदा वर्षानंतर वनवासानंतर भगवान श्रीराम हे सीता आणि लक्ष्मण रावणाला मारून अयोध्येत परतले होते.
ह. त्यांच्या स्वागतासाठी अय संपूर्ण नगरी ह. हा. म्हणून तिला दिवाळी असं समजलं. आणि माता लक्ष्मीच पूजन हे कार्तिक महिन्याच्या अगोदर
माता लक्ष्मी समुद्रमंथनातून प्रकट झाल्या. म्हणून त्या दिवशी लक्ष्मी गणेश पूजन करून धन समृद्धी मागतो आपण
हो लक्ष्मी पूजे दिवशी
हम्म आणि श्रीकृष्ण आणि नरकासुराचा वध या दिवशी श्रीकृष्ण आणि नरकासुराच नरकासूर राक्षसाला मारले व वाईट वाईट याच्यावरती चांगल्याचा विजय झाला. म्हणून अं नरकचतुर्दशी असं नाव पडलं त्याला
हा.
हा आणि सामाजिक महत्व सांगायचं झालं त्याच तर म्हणजे अ अंधारावर प्रकाशाचा विजय. नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय. नवीन सुरुवात. जुने वाद विसरणं. ना नातेवाईकांना भेटणं. हे दिवाळीचं महत्त्व सांगितलं जातं.
होय होय दिवाळीमध्ये. हम्म. हम्म.
दिवाळीची परंपरा म्हणजे काय? त्या लक्ष्मी येण्यापूर्वी. अ घराची साफसफाई करणं. कारण लक्ष्मीला हे सगळं स्वच्छ आवडत. जिथं स्वच्छ छता तिथे लक्ष्मीचं आगमन होत असत. अ रांगोळ्या आणि दिव्यांनी. उंबऱ्यावरती अंगणात दिव्यांची आरास करणं. आकाशकंदील लावणं. फराळ, लाडू, करंजी, चकली, शंकरपाळी. विविध म्हणजे. ज्या ज्या भागामध्ये. जे जे छान आहे. ते सर्व बनवणं. नवीन कपडे परिधान करणं. गरजूंना दान करणं. मिठाई वाटणं. म्हणजे त्या दिवशी कसं आता. जे कामाला लोक असतात. त्यांना बोनस वगैरे दिवाळीलाच भेटतो ना.
होय होय. दिवाळीतच भेटतो ना.
फटाके म्हणजे कसं. वाईट शक्ती दूर करण्यासाठी. फटाक्यांचा आवाज वाजवण.
हो. हम्म अन त्यात तूनच मग सगळ्यांना आनंद पण मिळतो. फटाक्यात हो आनंद म्हणजे दिवाळी हा आनंदाचा सण आहे. हो. सुट्ट्या वगैरे असतात. त्यावेळी थोडे.
आणि दिवाळी हा फक्त फटाक्या आणि मिठाईचा सण नाहीये तर ती मनातला अंधार दूर करून प्रेम, आनंद आणि प्रकाश. अ पसरवण्याचा सण आहे. म्हणजे एकमेकाला भेटून. एकमेकांच दुःख-सुख जाणून घेणं.
त्यासाठी हो.
हम्म.
हम्म. दसऱ्यात वगैरे पण तिकडे, हे करता का? दांडिया वगैरे. हो नवरात्रामध्ये. हा. ते असत ना. दिवाळी झाल्यानंतर. दिवाळी- दसरा. हम्म. त्यावेळी तुम्ही पण जाता का? नवरात्री दांड दांडिया वगैरे खेळायला. हम्म हम्म हम्म. हा हा. सगळेच, म्हणजे खूप वेळपर्यंत असतात ना. तिकडे पण.
हो खूप वेळ असतो. रात्री बारा एक वाजेपर्यंत चालू असतो गरबा.
नऊ दिवस. नऊ कलरचे रंग.
हो, नऊ रंग. अ नवदुर्गांची उपासना. नवदुर्गांची उपासना. हा.
नऊदुर्गांची उपासना. सगळं छान असतं. नऊवाती बदलणे.
ह. आणि हे कसं. वर्षात एकूण चार नवरात्र असतात. पण नवरात्र आपल्याला जास्त माहितीय. नवरात्रामध्ये म्हणजे वर्षात एक एकूण चार नवरात्र असतात. शारदीय नवरात्र. चैत्र आष षाड आणि माघ. नवरात्र म्हणजे शारदीय नवरात्र म्हणजे हे आपले नवरात्र.
हा, हा, हा.
चैत्रातले हे श्रीरामांचे नवरात्र. आषाढ महिन्यामध्ये. योगिनींचे गुप्त योगिनींचे नवरात्र.
हा हा. हे माहितच नाहीत ना अम्हाला.
आणि पौष महिन्यामध्ये शाकंभरीचे नवरात्र असतात.
हो मग ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या तिकडे साजरी केली जाते का असं. म्हणजे ज्या ठिकाणी असती हा -हा.
आप चार अस. चार असतात ना ते तर पण आपल्याला कोणते माहिती जास्त जे दसरा दिवाळीमध्ये केले जातात. तिच नवरात्र जास्त माहिती हम्म. पण श्रीरामांचे पण नऊ दिवस उपास असतात. त्यांच हे केलं जातं नवमी. रामनवमीच्या दिवशी म्हणजे त्याच. हा त्याचे नऊ दिवस उपास असतात ते रामनवमीचे.
होय.
हम्म.
नाही माहितच नाही आम्हाला एक दिवस तेच आहे साजरी करतात तेवढंच. माहित रामनवमी आहे साजरी करतात ते नऊ दिवस करतात का?
हो.
अच्छा उपवास वगैरे असतात त्याचे पण.
हो नवमीचे म्हणजे प्रतिपदे पाासून ते याच्या. पर्यंत नऊमी पर्यंत उपास करायचा.
हो का.
हा मग नवमीला रामाचं पाळणं वगैरे म्हणून. मग ते उपास नंतर सवाषण ब्राह्मण खालून ते उपास सोडतात.
हा हाात त्याच्या.
आणि रामनवमीचं पण खूप महत्त्व आहे.
हम्म हम् .
हम्म.
ह्याच्या चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढी पाडवा जेव्हा बसतो ना आपला
हा
हा त्या प्रतिपदे प्रतिपद असायचं गुढीपाडवा असतं. त्या त्याच्यानंतर भगवान रामांचा जन्म म्हणजे रामनवमी या दिवशी होतो तर त्यात.
ते चैत्रशुद्ध प्रतिपदा ते राम नवमी. हा तेवढ पर्यंत नवरात्र असतात हा हा हा. ठीकठका आणि त्यांचे त्यांचे ते शाकंबरी म्हंटलं आता शाकंबरी नवरात्र. अस म्हण मग तिकड ते त्या साईडला साजरी केली जाते का ती. तिथे नऊ दिवस, रात्र हे म्हणजे त्याच्यावरती खूप मोठी. कथा आहे एक दिवस मी तुम्हाला सांगाल त्याच्यावरती. सांगा की नक्की पूर्ण आपण नवरात्रावरती बोलूया बोलूयात ना हो.
हम्म.
तुम्हाला भरपूर माहिती आहे ना तरी पण. छान ना आहे. पण माहिती तुमच्या चैत्र नवरात्रीला वसंती नवरात्र असं म्हणतात.
वासती नवरात्र.
चैत्र नवरात्रीला हा हा. ओके.
शक्ती आणि राम भक्तीचा. संगम म्हणजे नऊ दिवस देवीची पूजा आणि शेवटचे तीन दिवस म्हणजे रामाची पूजा होती.
होय.
हा नऊ दिवसाची पूजा ही नऊदेवींची असती.
नऊ देवींची असते.
हा शारदी नवरात्रप्रमाणे म्हणजे नवदुर्गांचं रूप असतं ते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रवंटा, पुष्मांडा. स्कंदमाता हा. कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धरात्री. असे नवदुर्गांचे नऊ रूप असतात हे.
हां
नऊ कलर नऊ दिवसाचे नऊ कलर असत.
नऊ कलर.
हम्म
तेच आपण परिधान करतो आणि त्या दिवशी त्याप्रमाणे नऊ दिवस आपण पण राहतो ना
हो तो आता ट्रेंड झालाय एक ट्रेंड झालाय तो
ट्रेंडचं झाला हो पण हो तसं काही नाहीये त्याच्यामध्ये म्हणजे कख्यामध्ये काही नाही. हा पण मार्केटिंग पण होय त्या दिवशी नवीन. घालण ते कलर घेऊन त्या पद्धतीने राहून.
केलं जातं. टमी नवमी ला
हो आता ते हा नवमीला केलं जात ना कन्यापूजन नऊ. कन्या हम्म. छान असते कन्यापूजनला काय त्यांचे पाय धुवन. त्यांना हळदी कुंकू लावून त्यांना पान विडा दिला जातो ना. विडा आणि चुनरी वगैरे
विडा नाही देत आम्ही म्हणजे ते कसं घात. नाहीत ना लहान मुली म्हण मग त्यांना मुलींना कसं भोजन वगैरे देणं त्यांच्या आवडीच्या नऊ वस्तू देणं हे असं प्रत्येकाच्या याच्यानुसार असतं ते
होय हा हा
ज्याला जस शक शक्य होईल तस
शक्य होईल तस करतात हा हा आमच्या तिकडे ना विडा वगैरे देतात पायापूजन करतात कुणी कुणाला काय हवां असेल तर मग त्यांना एक एक वस्तू आणून देतात मुलींना काय आता छोट्या असतात ना त्या त्यामुळे त्यांना काय हं एक एक वस्तू आणून देतात अशा आणि जेवणात मग ते क ते कडाकने वगैरे केलेले असतात ना ते अ नवरात्री वेळेला जागरण दिवशी कडाकणी वगैरे मग मुलींना देतात त्यावेळी हम्म
हो
असं त्या दिवशी काही पोळ्या वगैरे असतात ना लास्टला शेवटी दिवशी मग ते पण देतात मुलींना पोळी आंबील हा दसऱ्या दिवशी पोळी आंबिल देतात मुली म्ह ते उठताना नऊ दिवस उपवास केलेले असतात ना त्यांच्यासाठी पोळ्या असतात त्या दिवशी उपवास सोडायला हा त्या दिवशी देतात चालेल बोलूयात मग आपण आणि हॅलो हा
हो बोलास मलाठव
नाही म मी जरा खाली जाणार आहे म्हणून म्हटलं परत आणि करूयात की हा ओके हा
ओके मॅ